हम्.
धनवती ताई ओ आवाज येतोय का. काय करत आहे.
काय नाही झोपली होती.
असं काही पण झोपली होती, आता कोकिळा ताईने कॉल केला मग. तिच्याशी बोलली.
कोणाशी. खेड आहे, का म्हटलं सुनीता आज. फोन बी नाही लावणार मजाकडून तर फोन बी लागत नाही म्हणून काही.
नाही ग झोपून गेली मी पण झोपून गेली होती ना म्हणजे. आज तंदा मात्यांना गरोघिरी बेड दिली होती, सगळ्यांना जमा करतात तर इथं अंगण वाडीच काम चालू आहे, तर ते अंगणवाडी ते येऊन जातात. पण घरी बोलवलं. ते येता नाही येता त्याच्यामुळे घरोघरी भेट दिली होती.
घरोघरी भेट दिली का आम्ही तर.
गरोदरच तंदा मिटिंग घेतली मिटिंग मध्ये त्यांना सांगून दिलं. काय काय माहिती द्यायची ते.
अस का.
हम्म. मग तिकडून आली.
सरांनी पण कॉल केला होता, उद्या परवा कधी पण आपल्या कडे विजिट होऊ शकते सांगत होते ते. बै ग उद्या नाही. हा ना परवा तर उत्तर कार्य आहे, माझ बहिणीचे सासरा वारला ना. ग तिच्याकडे जायचं होत, मला आता कसं. करणार कस दुडवदला.
पूर्वतला.
हा.
उदयपूरवा दोन दिवस आहे विजिट.
हो आणि तस सांगत होते सर उद्या येऊन जायला पाहिजे इथं
तू तर जुन्या गावामध्ये आहे विजिट. त्यास मनात होती.
हा ना ते सर कालरं. मॅडमांशी बोलणं झालं माझ नंतर. ह मॅडम पण सांगत होते, तुमचे तीन गावांचे नाव दिलेलं आहे. चानस. सैली लंगडी आणि घोटाळी म्हणून तर कधी पण विजिट. ते हा सांगत होते, म्हणजे हे गावजवळ येत आहे, ना त्यांना.
हा.
त्याच्यामुळे.
चांगलं आहे सुनीता ह ह ह.
चांगलंय सुनीता पण दुसऱ्यांना टेन्शन आहे मला परवात आता गावाला जायचं होतं ते पण आता कसं करणार कसं नाही तसं सरांना सांगितलेलं आहे त्यांता माहीित पडेल अगं दुसरे राहिले असते ना मी गेली नसते पण आता बहिणीच अस आहे त्या दिवशी पण गे मग ते लोक हा दुसरे राहिले तर काय नाही धुरचे राहिले तर आपण पण नाकार देतात जायला पण आता कस करायचं त्या एक तारखेला झालं होत तर त्यांच म्हणजे देहांत समज एक तारखेला गेली होती मी
गेली होती का मै तिला हा पला तुमचा मेसेज बघितला होता
आणि आता बारा दिवसाच केलं नाग त्यान तरर मग शुक्रवारी उत्तर काच राहणार डायरेक्ट मग गुरुवारी आहे पण मी गुरुवारी नाही जाणार शिको शुक्रवारी जाणार हम् दिवस दििवसात होऊन जाणार ते त्याच्यामुळे काही नाही तिला म्हणजे जिजूला काही घेतलं असतं आणि तिच्यासाठी एक अर्धी साडी घेऊन गेली असती
हो ना मग सरांना विचारून बघायचं मोर सरां
हा नागं कसं करायचं बाई
पण तुमच्या गावाला विजिट ते ते तर नाही पाठवणार सुनी तर
तेसना
सुट्टी बी नाही देणार ते
तृी पण नाही देणार आणि पाठवणार पण नाही इकडे तर बहीण आहे तिकडे तर हे कसं करायचं तेच नाही समजत
हो ना
आणि नाही जर गेली तर मग तेच सांगणार तुलाच काम असत हा यायचं सुद्धा जमलं नाही कसं कराय करणार गमी
ब खां लागतो आणि म
नंतर हा ना त्यांचं पण ऐकावं लागेल गे आणि जर विचारले का यांच पण ऐकावं लागेल
हा ना
कसं करायचं आता मीच दुविधित पडलेली आहे समजतच नाही मला काय कराय शकत ओ काे तरई कस करू आता विचारते मला म सरांना नाही तरर ग्रुप वर मेसेज टाकून बघते ज त्यांनी हो सांगितलं तर ठीक नाही तर मग नंतर जाऊन येणार
हा नाही होऊ नाही सांगणार ते रिज ते म्हनत
उद्या येऊन जायला पाहिजे
उद्या जले ना मग टेनशन नाही राहणार तुला
हा ना तेव्हा आम्ही आरामाने जाऊ शकतो
हा
जर उद्या नाही आले तर मला तर नाही पाठवणार बाई सुट्टी नाही देणार
या उद्या पूर्व दोन दिवस समत आहे ना
हा
मग उद्याच येतील बहुतेक काय परवा येतील ते काय सांगता येेत
सांग ता नाही येत ना ग त्यांचं ते कधी येऊन जातील. उद्या दण आले तर आले नाही तर, परवा जर आले तर मग जायचं माझ सगळं कॅन्सल होऊन जाणार. आणि जर यांना विचारलं नाही जाऊ दिलं आणि जर - - मी माझ्या मनाने चालली गेली तर मला
बोलतील ते एवढं माहिती असून तू गेली. अस सांगणारखीच.
आता एकदा ग्रुप वर मेसेज करून बघते. काय सांगताय काही नाही. हो.
हा ना. विचारून बघायचं. हम् ह.
सुप - - दिलं तर चांगली गोष्ट ये नाही जर दिलं तर मग बैज एकदा मेसेज करून बघणार मी.
हम्म.
. त्याचा काय रिप्लाय येतोय. माहित पडूनच जाणार.
हा विचारून बघायचं. सोनाली मॅडम अना विचारायचं.
हा त्यांनाच विचारावं लागेल. नाही तरर जायचं माझं रद्द होऊन जाणार. हम.
आज तर किती गरम होऊन राहिलं सुनीता.
हाना. आज मी पण झोपून गेले होते ग कुलर चालू करून.
ह. मी पण तिकडून आली दवाखान्यात गेली हो - - ती इथ काहीतरी निघत फोड फोड बारीक बारीक मग एक इंजिशन घेतलं. जेवण फेलून झोपून घेतलं. गीेत आता येईल.
पूर्ण अंगाला होत आहे का?
हा ना ते एक ठिकाणी आहे तिथ जास्त. मग ते पसरून राहिलं सुनीता मग ते एक इंजेक्शन घेतलं डॉक्टर म्हणे बाहेरून. टूब आणि गोळया आणायचं. फरक पडून जाईल असं म्हणत होते सराकारी या दवा ठाण्यामध्ये गेली होती.
असं का.
बघू नाहीतर परत ते. कुठ तरी जावं लागेल फरक नाही पडला तर रात्रभर झोपलेली नाही नुसत. खाज खाज होत होती.
हा दाखवायचं मग बघ आता तिथं. फरक पडतो का नाही, नाही तर मग प्रायव्हेट ला जाऊन ये.
हम्म नाही तर जास्त पसरून जाईल.
हा बारीक बारीक फोड आहे का जाड.
बारीक पिकलेले डॉक्टर म्हने कशाच तरी एलर्जी होऊन गेल म्हणे. शेतात गेली होती. ती का असं विचारत होता म्हटलं डॉक्टर दादा मी तर कधीच जात नाही शेतात काय माहिती. कशाची ऍलर्जी होऊन गेली.
असं का.
इन्स्पेक्शन होऊन गेला असं म्हणत होते ते.
मग तुमचं शेतात कोण करतं ग?
शेतात का दुसऱ्यांना दिलेले गवांधी.
आस का.
हम्म कालच कापूस लावल एक शेतात.
लावून दिला.
लावून दिलं पण त्यांच वीर आहे ना. मग पाणी सोडून देतील ते.
हम्म.
बाकीच्याचं बी अर्ध लावले गेले कापस.
हम्म.
लवकर लावून देेत एक पाणी पडलं का. पण पाण्याच सोय पाहिजे.
हा पाण्याची सोय पाहिजे तेव्हा. आपण वेळेच्या आधी लावू शकतो पण आमच्याकडे तर कोरड जमीन त्याच्यामुळे आम्ही आम्ही अजून नाही लावल पाण्याची वाट पाहतो.
इथं लावून दिलं, आमचं बी लावली गेली काल.
हम्म पाणी.
कोरडला राहिल का मग टेन्शन येन. जायच सुनीता म्हणजे बियाना घरात होऊन जाणार नाही एवढ्या उन्हामध्ये.
हा ना एवढ्या उन्हामध्ये एक तर महागचा बी बियान असतं.
हम्म.
त्याच्यामुळे मग आपल्याला नंतर अजून लावावं लागत ना. का
अजून तर हा महिना किती आज काय तारीख आहे.
आज दहा तारीख येऊन गेली. कदी पडतेल पाऊस? सात जून ला लागायचा पहिला तो पावसाळा.
काय माहिती ह्या महिन्यात पाऊसाळा लागणार. का निघून जाणार हा महिना पण उन्हाळ्यातच.
दोन महिने सांगते. काय माहिती पहा या वर्षी जास्त पाऊस नाही पडणार असं सांगून राहिले ते.
हा ना. तस सांगत आहे पण आता माहित पडणार.
ह.
चालेल धनवंती ताई मी तुला नंतर कॉल कर.
हो हो. चालेल. थँंक यू.
हो.